हॅलो
हम्म
ह
ते मग स्वारी कधी आहे तुमची
कर याव म्हणत असं सांग अगं त्या श्रावणीच नाही कल तोड आण क रजट
रिझ्ट देतात की त्यांच्याकडच
देत नाही म्हणा
हही देत का नाही सगळ्या मुलांना दिलाय की श्रुती कालातून दिलाय की कि गोबल तन दिलाय
काय माहिती
म तिला पण देणार की
हम्म जय नाट का नाही परगे हडपट नापात झालं काय बघा
ना पास झाल्यावर का दहावीला कस ऍडमिशन दिलं असत तिला
काता
नाफ झाली असं दहावीला ऍडमिशन कसं दिलं असतं म्हंटलं
हम्म ते पण आहे.
हा तेच म्हणाल जात रोज म
हम्म मग
तिला तेच म्हंटलं काल क्लासच तीन काय दहावीच लावणारच का नाही अभ्यासाकडे लक्ष दे.
हा म
काय एवढं माझ काय मनात नाही या आहे म म्हटली लावायच म्हण म्हटलं नाही लावली. अभ्यास व्हायला नको काय म्हटलं
क्लास पाहिजेच नाही एक दोन विषयाचा तर पाहिजेच नाही
हम्म तेच सांगतय मॅथ्स आणि सायन्सला ते पा लावायला पाहिजे तिनं
हम्म तेच म्हणत ना तुला दोन वर्षे लाव म्हणलं की
मी म्हटलं किती टक्के मार्ग पडले म नवीला फोर्टी फाय असतील म्हणाला म्हणला असतील म्हणजे माहित नाही ते म्हणाले ना आय अजून बघितलंच नाही आहे
हा हा हा हा काय विषय झाला काय माझा
अविष्य हा काय नोटीस आलेली आहे म्हणे
हम्म मग
तेवढंच कळायलं कानावर पडलं
मला पण काल केलेला काय म्हणते त
काय ना असं असं नोटीस पाठवलं तर मी काय करणार आहे काय करत करू दे असल लाहिले तुम्हाला पण आला होईल फोन
अडला काकापा नत कुठलं काय पैसे द्याव लागतय असं तस देणार नाही. हे करतो, ते करतो, मग ते पण माप हुशार हायेत.
हं
ओमच्
होयच की, बरोबर आहे, होयच की.
घेईल तुम्हाला.
होयस की
काय सुंचाला घेऊन कोण आला? सुंचाला काय सांग? आणि एव एवढा पैसा कोण सोडला आहे तुम्हाला?
त्यांचं म्हणणं उद्या ते ह्याच्यात गेलं अं सत ते नंतर त्यांला नावावर करायला पैसे नाही लागणार ना? मग त्यावेळी कोण घालणार? ते मलाच घालायला पाहिजे
मग तो त्यांचा प्रश्न आहे, घ घर त्यांच तो त्यांचा प्रश्न आहे तो, तुम्ही पहिला नावावर नाही का नाही, मला बांधायचंच नाही ना, तुम्हाला माहित आहे की नाही, तुमच्या नावावर नाय तर सम्मजा, जर ते सरकारला कळालं, काय
हम्म हम्म
काय तरी झालं आणि जर ते गेलंच घर, ते पलिकडचं, तर काय करणार तुम्ही?
ते एक तुकडा आहे, तेवढासा तुकडा काढून घेऊन त्यांनी काही करू शकत नाहीत.
पूर्ण तुकडा नाही आहे बाळा. पूर्ण जागा आहे. नकाशाला नोंद आहे त्या जागेची.
होय
मग पूर्ण प्लाॅट आहे तो, अखंड.
अं आ तेच म्हणालं ते त्यांनी, आधीच ते बिन्न बे कायदेशीर पद्धतीच झालेलं आहे आणि त्या त्यांनी जर त्यांनी हे केली तर पुढे जाऊन लय अवघड हाय म्हणाल ते. आता त्यांनी केलीत, काहीतरी नोटीस बिटीस पाठवलीस, पाठवली तर ते वे हेच होणार म्हणले, त्यातन काही फायदा बी नाही, तोटा बी नाही, आहे तसं जाणारच की म्हणले ते. काहीतरी करू तिथे, असं म्हणाले तिथ्थे.
हम्म
नोटीस कशाला पाठवताय म्हणालेत, नोटीस कशाला पाठवताय जे? कायदेशीर गोष्टी असतात, ज्या हे झालेल्या असतात त्याला ह्याला नोटीस पाठवून, उ जे उघ्घड नाही आहेत त्या गोष्टी सगळ्या आता उघड होणार म्हणाले ते.
हं बरोबर, मी मागचं सांगितलं होत. जे तुमचं कोणाला माहित नाही ते, माहिती होणार. कुणा गेलं तर तुमचं, तुम्ही बघायचं, मला काय सांगायचं नाही म्हटलं मी.
हम्म
त्यांचं त्यांनी बघायचं. गेलं, काहीतरी झालं? आणि उजावळीचं ग्रामपंचायतीला माहितचं आहे की.
हं
माहितचं आहे की,
हो
तरी आपला
परत ते कोल्हापूरच्या ह्याच्यात गेले की, मग आणि
तर भरलंय अवघ, अग एक वीतभर जर तुमच्या जा जागा हे आलीय, तर किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग कळलं, तुम्हालाच सांगा आता. आं आणि एवढं एवढंस कोण बघणार आहे, कोपऱ्यातलं?
हो
मग गटर जर हे झाले तर गटर उ करून काढतात आख्खे
काट तर थोय होय
ओके
हम आता आमचं झालं नाही च करंजी
काय सरकार का आपलं नसत तेव्हा
नसतेच घ आणि ते ह्याच कार्ड काढून घेतलंच काय हो बसच
ए बसच काढण ते काय उपयोगाचं नाही
होय कंपल्सरी आो कंपल्सरी आहे न्यूज ला ऐका
ऐक ऐक ऐक लई जणने काढले इथं
हा
बै जणने काढले काय पण ते पाात वर्षाच ते हा आहेत आणि ते बंद पण बंद पडतय ग ते पाच वर्षासाठी क हाय फक्त काढलंय तर बायकाने बघितलंय मी
हा
अ चालणार ते
हा
हा
मग होय की पाच वर्ष चालत नाही तर एक वर्षभर चालू दे जे हय ते नियम ह मग फुल तिकड काढून याला लागणार तुम्ही ज्यावेळेस कारण पा कप के सकड
खर कारड जरी काढलं का नाही तरी पण एकेला फुल तिकीट हाय बाई इिथं एका बाईनें काढल्या परवात हे सासूबाई त्याने चाललेल्या आहे का ना
अ एकी केला म्हणजे त्या वेगळ्या गाड्या असतात क नाही त्या काय त्या म्हणतात ते शिवशाही किंवा काय त्या गाड्यांना ते घेतात फास्ट गाड्या असतात त्यांना
ब हम् बरोबर ह् ह हम्म
कारण आईंच्या हाफ तिकीट आत्ता आहे होत बंद करणार आहेत कार्ड असणाऱ्यांना हाफ तिकीट नसऱ्यांच फुल तिकीट घेणार आहेत हो
हम्म
आईंच्या रेडिओला ते टॉमॅटो इफिम लावत नाही त आई त्याला पण सांगाल ते म आई मला म्हटलं तिथे काढल्यास काय ग तू मी म्हटल नाही काढायचंय अजून म्हटल काढलो नाही म्हटलं
हा हा हा.
मग आता आपण आधार कार्ड पण आपलं ठराविक दिवसच चालत त्या ठरावीक दिवसान आपल्याला अपडेट करायला लागत नाही मग मग सगळ्याच गोष्टी तशा आहेत ओ त्यावेळी पाच पाच वर्ष झाल तर पाच वर्षान परत ते अपडेट होणारच की सगळ्याच गोष्टी ते हे याय लागल्यात खरं हे कंपल्सरी शासनाचा नियम निघालाय
बघूया ते फोन केलेलेच त्या मॅडमांना नंबर दिलेला.
त्या मॅडमना फोनच
फोन लावाल तिथे व्यस्त आहे व्यस्त
ते आधीच आहे ते म्हणजे फोन ला लागत नव्हता ज्या दिवशी फोन केलता की नाय त्याच्या आधी ट्राय केलता लावून मी तेव्हा उचलली नव्हती त्यानी नंतर ना मग फोन केल्यावर उचलले तेव्हा नव्हती ते रेकॉर्डिंग करायला
हा हा हा.
मग ते विदाउट रेकॉर्डिंग च आहे ते तुम्हाला पाठवले असेल
हम्म नाही पन ऐकत होती कान लावून तर काहीच नव्हतं त्यात
नव्हतं नव्हतं. नंतरच्या ह्याच्यात असल, आता लावायचंय फोन आता कधी फ्री असत काय माहिती. ती फ्री असली तर घरात फोन नसतोय
हा, मला काय लागत बाई फोन मी काय केलाच नाही काल वेळच मिळाव करायला असं होत. आज तर
अ श्रावणीच पण ते कुठलं बँक डिटेल्स जोडायचं ते सांगून ठेवा तिला
काय?
श्रावणीला
हा हा श्रावणीच आलंय का?
हा आलय की
हम्म बरं आहे.
ते डिटेल्स कुठलं कुठलं घालायचं ते की नंतर बघा आता काय नको गरजेचं नाही लगेचच थोडे हे करा आणि काय म्हणताय?
काय नाही बघा तयारच
आमच्या रेशन कार्डचं काम राहिलंय अजून पॅन कार्ड तेवड नाव बदललंय, कुठलं सगळ झालंय ते नुसतं जमा करायचय
हो.
हा जमाच केलेली नाही आहे तो माणूसच त्यावेेळेला नस तो ज्यावेळेला जमा करणार असतोय का नाय त्यावेळेला तोच नसतोय
तेच म्हणलं माझं झालंय म्हणला माझं सहीच झालं
नाही ना तेवढंच राहिल ओ, दोन दिवसात होतंय सगळं खर जायचच राहिलय
जाऊन काढून घ्या तेवढं
होय घ्यायला पाहिजे नाही तर काय खर नाही
म काय तर
कोण धावपळ करणार होते कागद घेऊन पावसात कोण फिरणार
महापास सड आपल्यासारखे खरं ते लक्षलागच केलेलं बरं
तर किती सात वर्ष झाली सगळ्या गोष्टी आत्ता केल्यात या
होय आठ वर्ष झाले आठ वर्ष होतय आता
होय
आठ वर्ष आठ व चालूय मग
आज दादा आणि वहिणीच्या लग्नाचा वादवस आहे ना स्टेटस बघितला काय माझा
बघितलं बघितलं बघितलं
चालते आणि कॉल करू काय काय परत संध्याकाळी करू बर बर करा करा